हॅलो.
हा बोला.
काय करताय जेवण वगैरे झालं की नाय अजून?
नाय आता जेवायचं थोड्या वेळानंतर तुमचं?
आमचं पण आहे थोड्या वेळान जेवायचं. आज वातावरण पण खूप गार आहे ना, पाऊस हाय तिकड?
हा थोडा थोडा पडालाय दुपारी झाला की आमच्याकड पाऊस. तीन साडेतीनला चांगला पडला आमच्याकडं त्यामुळच गारवा झालाय.
आता काय
गणपतीचं डेकोरेश हा उद्या वट पौर्णिमा.
होय परत आणि आता गणपती जवळला आहे चालूय. तोपर्यंत गणपती वगैरे येतात त्याज्या हेंने डेकोरेशन हे ते त्याज्या हेने तयारी चालू होते सणांची सगळी.
अ- गणपती आले की काय मग मस्त मजा असते चार दिवस आमचं पण आता गणपती सीझन चालू होतय शिकायचा.
हो त्येला मेन प्रॉब्लेम काय येतय म्हणजे आपल्याला अडचण काय येतय ते डे कोरेशन कसं करायचं हेच लक्षात येत नाय कारण दरवेळ तेच तेच नको वाटतय.
मी जसं नवीन आलं की तेवढंच थोडस थोडस असं वेगळं वेगळं. जे शिलाई टाकत्यात त्याच्यातलं वेगळं डेकोरेशन असेल ते बघायचं तसं करायचं. जे कापड वगैरे त्यांनी देतात आम्ही
हॅलो.
हा तेच क तुम्हीसं करताय हा हॅलो तुम्ही कसं
तेच आम्ही स्ट्रक्चर घेतलेलंय माझं पूर्ण म खरच असं म्हणजे शिवलेलंचये. म त्यातून पण काय कर ते मग पुढच्या साईड ला किंवा मागं त्या स्ट्रक्चर ला लोखंड अँगलाय ते. त्याला मग त्या ओढण्या लावायच्या किंवा नवीन लेस आलेली असत्यात त्यातलं अस अतल झुंबर तेवढंच चेंज करायचं. ते काढायचं उसवून आणि दुसरं लावायचं.
म ते असं आपण ह मंडप सारख ठेवतोय ना पण मग त्याला अस काय बदल करता येत नाय काय त्याच्यामध्ये?
येतंय की. आम्ही कसं स्वतः असल्यामुळे कस त्यातलं नवीन आता आलं की नाई की त्यातलं वेगळी डिझाईन लावायची. आतल्या छताला काय आता ज्यादा काप ड- लागत नाय सहा बाय सहा म्हणजे एकदम छोटं झुंबर येतंय त्यात.
होय.
पूर्वी कसं
हिकडन लावलं की तिकडच्या साईडला खाली झोळचा तिकडून हे वडलं की परत हिकडं होणार. त्येजा खूप कंटाळा यायचा ह्यांनी वर खाली करून काय खरं नाय म्हणायचे लावा पाहिजेल आणि शिलाईची येणारी काय तुम्हीच देत तय सगळ्या गावाला अण तुमच्याच घरात छतं नाहीयेत. मी नवीन असताना तर असं स्टेबलवरच बसवत होते नुसतं, कारण खिळे काय घुसत नाही ती मग कुठ दरवेळेस हे करायचं कुणाला बोलवायचं असं व्हायचं. आपल्या तब्येतीमुळं काय वर चढता येत नाही.
हम्म.
पडलं लागलं म्हणजे ती एक झीझड असत्या. गौरीला वगैरे पण आमच त हो गौरीला कसं मुकवटा असतोय आमचा.
हा हा.
मग गावाकड कसं संध्याकाळी काळाला गौरी घेतात घरात. तिथं कसं शेजारी एकमेकी साडी नेसवाय येत्यात, इथं कसं होतंय सकाळीच घ्यायची घेते मी घरामध्ये. बाराच्या आत.
हम्म.
आणि साडी नेसवाय आपलं चालू करायचं लवकरच.
तेन साडी नेसवून होत नाही परत.
हो ते त्यात त्याला खूप वेळ लागतय ना ओ, साडी वगैरे नेसवायला आरास
लागतोय, हो आरास करायला. गावाला कसं जागा आहे त्यामुळ तिच्या पुढं पदार्थ वगैर हिथं पण मी मांडत होती पदार्थ हे. नंतर नं तर कसं जागा कमी पडाय लागली मग पदार्थ मांडून ठेवायचं कुठं हा प्रश्न येतय.
हा ते आपण हे करतात ना म्हणजे असं वंसा करतात ना ते सगळे.
हा व - ववसात तेवढा करते की पूर्ण दिवाळीचे पदार्थ असतात ते पण पहिली करत होते आता होत म्हणजे ठेवायलाच जागा नसतीया.
होय.
ठेवणार कुठं, तुमच्याकडे असती गवर?
गव असते पण आम्ही असं साडी वगैरे काही नाही नेसवत.
मग, तुमची फुलांची असते.
तर आप ते भरून आणायची, आणि हे करायची.
हा. तांब्यात.
पा आपण असं भरून आनल्या न कळशीत हा, ताब्यांत किंवा कळशीमध्ये घेऊन दुसऱ्या दिवशी आपण पूजा कर त्यावेळे अशे
हा.
भरून ठेवतोय, गवर, ते अशी चुनरी वगैरे घालायची छान पैकी चुनरी घालयची, सुपात काढून ठेवायचं. त्याला चुनरी घालायची त्या आपण गवरची बांधलेली असत्या ना त्याला, आणि म त्यालाच तस मळवट वगैरे भरून, पुढं ते सात खडे पुजायचे. अशी करून पूजा करतोय आम्ही, सुपाला धागा बांधून आपूण सात जरा धरा ग धगा ब
ते आम्ही ते पण करतो. म्हणजे ते विडे घ्यायचं.
हा. विडा वगैरे ठेवतात. त्या पुढं अस ठेवता येत. साडी तेवढंच. म्हणजे असं मखर तर असं पसरवत नाही मुखवटा-
हा. म्हणजे आमच्याकडें कसं पद्धत आहे म्हंटलं. आमच्या गावाकडें सगळ्यांच्याकडं- पूर्ण असं गौरी गंगा गवर अशा दोन दोन आहे ती. मग हित कसं म आमच्या सासूकडं एकच गौरी. नाही हित हेच आ- -च्या सासूकडे कशी एकच गौरी असती. म्हणून एकच बसवती मी.
हा हा.
आणि आमच्या इथं शेजारी आहेत सोलापूर भागातले. मग त्यांच्या कशा दोन हायती. मग त्यांनी दोन बसवल्या. मी आणलेलं साहित्य दोनच. पण आणि बसवताना खूप विचार केला. जर चुकून आणि काहीतरी झालं घडलं- ते भीती.
होय.
हम्. त्यामुळे हे करत नाही असं. काहीतरी उगीच व्हायला नको म्हणायचं.
हम्म.
करायचं एक आणि झालं म्हणजे आणि परत सगळेजण, हिनं आणलं. आता माझ्या भावाच्या सुना हायती चुलत भावाच्या.
हां.
ते आता मोबाईल वर येतयच की बसलेली गौरी. दहा बारा गौरी अशा त्यांनी आता डेकोरेशनला बसवतात.
होय.
ह
ते त्याला त्या कशी जागा पण भरपूर पाहिजे.
खेडेगावात भरपूर घरं मोठी आहेत ना? गावाला घरं मोठी ना सगळी? हा. वेळ म्हणजे कस? त्या काळाला सुट्टी काढूनच यायचं. सहा सात दिवस गणपतीएत की नाही? तोपर्यंत सुट्टी काढायची.
शेजारी वगैरे मदतीला भरपूर असे असतात ना? काही. ताई आहे त
बाई काय? दुपारपर्यंत रानात, शेतातली काम सर्वी करत्यात. घरी आल- की आवरायचं. आता तुमची करायला लागलीय की नाही मदत? ही माझी चुलत भावजय. ह
होय. मग त्यांच्या झालं की मग त्यांच्यात. त्यांच्या झाले की आपल्यात असं.
हा. तिची गौरी पण कि नाही? लय फास्ट बसती म्हणजे असं हे करत नाहीत. आमची पण गौरी लगेच मुकवटा वगैरे म्हणजे लगेचच हे होतं. कधी तरीच असं- काही तर झालं तर मग बसत नाही. बसतच नाही ते मग ते मुखवटे. लई दमवत्यात.
होय काय?
वेळ म्हणजे अक्षरशः कधी- कधी असं रडायला येतं की असं काय तरी चुकलंय गॅरंटेड त्यामुळे ती बसना झालय.
ह ह
साडी व्यवस्थित जर फास्ट झाली तर मुखवटा वरन बसत नाही. असं मागच डोकं जातय आणि कसं- लोक, येणारी बायका कशा? हळदी कुंकू लावताना असं कपाळाला टेकून लावतात चू - -कून मागच गेलं तर? ती भीती असतीया. ते लय भीती असती लहान मुलं तर लयच ते टेन्शनचं काम असतंय जास्त.
ते कुढं जर दुखवलं विकवलं तर कनय लय म्हणजे अस त्रास खूप होतेय व ते. विचार करूनच हं भीती वाढते भीती. ती वाढतय त्याची काहीतरी झालं केलं तर काय करायचं म्हणायचं.
आणि मुलं वगैरे आली की कसं कुणा कुणाला सारखं किती लक्ष द्यायचं. म्हणून आता काय केलंय स्ट्रक्चर आणलंय त्या. नाही स्ट्रक्चर आणलंय की नाही तिथं आतमध्ये जायचंच नाहीय. आता मी काय करते रांगोळीच काढते मोठी गौरीच्या पुढ.
होय हाय म्हणजे ते रांगोळी ओरडून जात नाहीत आत.
जायचच नाही. कुणालाच जाऊन देत नाही मग इकडे हळदी कुंकाच अलीकडेच ठेवायचं म्हणजे कोणाच जात नाही गण ''--'' प तीला पण लावताना काय करतात त्यांनी असं कपाळाला लावायचं.
नाही नाही लांबून लावलं तर चालते ना सारखं स्पर्श नाही करायचं देवाला. कशाल उगाच धक्का लागला केला तर काय करायचं.
ती भीती हाय की. ज्याच त्यांच्या लक्षात याला पाहिजे ना असं. आम्ही गेलो हळदी कुंकाला की हा तेवढंच लावायचं. जरासच हे करायचं त्यांनी काय करतत मूड भरल्यागत तसं गच्च लावायचं ते सगळं साडीवर. ते सगळे फराळाचं केलेलं त्याच्यावर सगळ्यावरच. मग ते असं करायचं. खराब म्हणजे खाल्लं जातात आमच्या शेजारी त्यांनी कसं जे मांडलंय गौरी पुढं. ते सगळ्यांना नैवेद म्हणून की नाही सगळं एकत्र करत्या ती. लाडू चिवडा हा सगळं सगळं एकत्र करून त्यांनी वाट त्याती. मग त्यात ते कुंकाच आलं की मग तेवढं सगळं फेकायला लागतंय ना असं.
होय ते बरोबर नाही वाटत एवढं करायचं आणि ते फेकून टाकायचं.
त्यांनी कसं विकत आणतात त्यामुळ काय त्यांचं हे नाही पण तरी पण ते टाकायचं कुठं.
नय टाकायचं कसं आणि टाकायचं कुठं हाच प्रश्न पडतोय.
हो देवाला नैवेद्य केल्या आणि टाकायचं कसं म्हणते मी तर तिला म्हंटलं हे बघ आमच. सगळे पण घरात आमच्या मानाचे देव हाय ती.
होय.
आम्ही कसं तिथं गुलालातले पेढ असतात मला तर चालत''--'' नाही म्हंटलं मी खातपण नाही आहे मग नाही उल''--'' उलट्या व्हायला चालू होत्या मला. हो नाही म्हणूनच खात नाही तेे तसला. सासरी माझे खा खा म्हणून माग लाग त्या धुत्यात त्यांनी सगळे नाही. म्हणून मी गावात यात्रा जरी असेल की नाही हा पुढ त्यांच्या हातात द्यायच कारण आपली हात. कुंकू गुलाल घातलेला असते ते.
होय होय.
तुम्हाला पाहिजे तेवढे घरी काम हो असं.
ह
खराब पण होत नाही त्यांच्या तर खाण्यात तर येते.
होय ते उगच घेऊन खराब करण्यापेक्षा.
आता आमच्या गावातले हाईत. की नाही यात्रेच्या काळाला पेढ निघाले की भरपूर निघत्या ती अर्धा किलो तरी माझ्या भावाला देते. म ते तसलं असलं की मंग ख हं गुरव ते ओळखीचेच हाईत ते चांगलेये मित्रचय त्याज
ह्यावेळी नक्की हो तुम्ही सांगताय तसं करीन गौरीच एकदा त अ करून बघते मी
बघा की आमच्या शेजारी पण म्हणजे पाना फुलांची तुमचं जे असतं की नय तसंच पण आम्ही कसं त्यांच्या गौरीच्या माझ्या शेजारी ठेवतो आजचं गौरी बसल त्या दिवशीच पानं फुलं सगळं वेगळं ठेवायचं मक्याच्या ह्याचं हे आणि दुसऱ्या दिवशी परत दुसरं ठेवायचं. ते आमच्या गावाकड आणखी दुसरं काय काय मिळतं हीत मिळत नाही त्यामुळे जे मिळतं त्यातच समाधान माई मान म्हणायचं अनं गप्प बसायचं.
होय चालतय आपण परत नक्की बोलू ह्याच्यावर
हा
के